ना मग हो येतोय तुमचा आवाज हा आता चावरून झाले जेवण झाले आता बसल म्हटलं चला आता कॉल वगैरे करू बोलू
हा हा हा आज सुट्टी असेल तुम्हाला
हम्म हो आ सुट्टी आहे ना पण सुट्टी पण सुट्ट सारखे नाही राहते पूर्ण आठवडाभर ऑफिसला जायचं सुट्टीच्या दिवशी उर्वरित काम करायची घरातली रोज काम करणं होत नाही
ते तर आहेच सुट्टी कुठे जाते कळत नाही वाट हो ना सुट्टीच्या दिवशी वाटत एखाद्या दिवशी उशीिरा उठावर मगे ह हो नाहीय
हा उशिरा उठल की ते दिवस पटकन चालला जातो टाईम असं पटकन जातो की अरे असं वाटत की अरे बापरे आता एवढ्या तेवढे वाजून गेले बारा वाजून गेले
हो बाकी तब्येत वगैरे बरी तुमची
हो चांगली आहे तुमची
माझी पण बरी ये
हम्म तुमचं झालं का जेवण वगैरे
आत्ताच आवरलं बसली होती निवांत म्हटलं बघू आता परत बाळ उठलं की काय त्याच्या मागेच पळापळ
हा अच्छा तुमचं बाळ आहे का
हम्म
लहान आहे का
हो अडीच वर्षाची आहेय
अच्छा मुलगी आहे
हम्म म्हणून जास्त हो परत एक वेळ एकवेस सहा महिन्याच्या आधी आतील बाळ कसं एका जागी असलं फिवर राहत नंतर खूप हाल होता
फुटले की ते नाही सांभाळले जात तुरु तुरु धावतच
हा उलट त्यांच्या मागे पहून पहून अजून दमवत
हा हो ना त्यांना जेवण काहीतरी खाऊ घाला त्यांची काळजी घ्या खुपे असत हम्
स्टार्टिंगला का फोन सायलेंट करत का तुमचा
माझा का
हा व्हायब्रेशनचा आवाज येतोय
अच्छा हो आपला कॉल चालू असता ना कोणीतरी मला कॉल करत होत
हो हो त्यामुळेच
हम्म हम्म
तला कधी असत आठवडी बाजार ह
आमच्या इकडं असं तर इकडं आम्ही शहरात राहतो तर असं बज बाजार वगैरे याच्यानुसार तर काही भरत नाही म्हणजे नेहमीच सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात जवळच भाजीपाल्याचा मार्केट आहे मग तिथं ते नेहमीच बाजार भरलेला असतो
अच्छा इकडे कसं थोडं म्हणजे आजूबाजूला आहेत ना गावं इथे आहे म्हणजे भरपूर पन्नास एक हजार लोकसंख्या असतील ह्या गावात पण मग आजूबाजूला खूप खेडे गाव आहेत तर मग आठवडे बाजार इथे भरतो रविवारी मोठाच असतो म्हणजे कसं आजूबाजूचे गावचे लोक येतात खरेदी करण्यासाठी हम्म आज तर स आपासूनच एवढी गर्दी चालू आहे वेगवेगळी दुकानं लागली पण आहेत दिवसभर असतो ना मोठा बाजार असतो त्यामुळे दिवसभर असतात काही काही गावांना कसं चार वाजे नंतर बाजार भरतो तसं इथे दिवसभर अस तर सकाळी नऊ वाजेपासूनच चालू होऊन जातं दुकान
अच्छा मग सगळंच राहत असेल तिकड कपडे भाजीपाला वगैरे फळ हम्म
जास्त करून सगळे आठवड बाजारलाच प्राधान्य देतात कारण की त्या दिवशी थोडंस स्वस्त मिळत ना हम्म आणि भाजपाला पण तेव्हाच थोडं स्वस्त मिळत
आठवड्याभराचं पण हे होऊन जात
हम्म आणि जास्तपासून कस रविवारीच इकडे सुट्टी असते त्यामुळे म्हणजे नोकरी करणाऱ्यांना पण कस सोयस् करून जात त्या आठवड्याच भाजीपाला घेऊन ठेवता निवडून वगैरे ठेवता आणि मग कसं करायचं पटकन आमचं पण तीस रुटी ंग असत आ थोड्या वनी भाजीपाला आणलं की पहिल्यांद ते नसून ठेवायचं म्हणजे रोज डबा वगैरे बनवायला काय म्हणजे तानणे घ्यायचं लगेच बनवायचं म्हणजे तेवढाच वेळ वाचतो
माझं पण तसच असतं ऑफिसला जावं लागत मा रविवार वगैरे असला की सगळा भाजीपाला आणायचा अ डब्यांमध्ये सगळं जर पालेभाजी असेल तर ते असं अ निवडून ठेवायची परत शेवगा असेल तर त्याच्यात साल वगैरे काढून प्लास्टिकच्या डबब्यामध्ये त्याला बंद करून ठेवायच कोथंबीर वगैरे सगळ म्हणजे प थोड्याभराच करून ठेवावं लागत किंवा काही मोड आलेले काही धान्य वगैरे असेल ते पण म्हणजे एक दिवशी ह एक दिवशी ही भाजी असं सगळं अ हे करून म्हणजे फ्रीज मध्येच भरून ठेवते म्हणजे मग ते सोपं पड सकाळी घाई होत नाही
लसण वगैरे
आणि एक तर द पण आठवडाभराचसून वगैरे निवडून अ पॅक बंद डब्यामध्ये ठेवतो म्हणे खराब होणे वरतून आपल्या याच न्यूजपेपर वगैरे कागद लागवला ना क खरब
हा
ती पेस्ट करून होता खूप मग मला ती पेस्ट नाही आवडत म्हणजे हा तरी ताज ताजा वाटत निवळलेला हो आणि वास पण खूप पाहण्यासारखं होत
हो आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर तो लसूणचा वा कसा एकदम असा हे असतो पटकन पसरतो तर पूर्ण फ्रीजमध्ये तो वास पण पसरून जातो
हो
आपण काही दूध वगैरे ठेवलं तर त्या दुधात पण तो वास घुसतो
हम्म त्याच्यामुळेच
हम्म
इकडे तर सध्या आम् सीज चालू आहे तर इतके आंबे असत विकायला
हा ना आता स्वस्त झाले हो आंबे
हो मागच्या महिन्यामध्ये
खूप स्वस्त राहिलं
ती महाग होते
हो ना आता अजून एखादा पाऊस ज पडला ना तर अजून त्यांचा भाव कमी होऊन जाईल
अ मास होता त्यामुळे महागच देत होते पण आता कस ते पण संपले आणि कस पाऊस वगैरे चालू झाला कि खराब व्हायला लागत तंबे त्याच्यामुळे आता स्वस्त होत चालले
होन एक मिनट मला ना परत फोन येत आटत
हम्
कॉल चालू आहे आपला आणि मध्ये मध्येच फोन घेतच
हम्
हॅलो
व्हायब्रेशन आहे ना ऑप्शन तो बंद केला ना तर मग नाही कारण क
हो का
हा मग मी ठेवलं ना मग असं डिस्टर्बन्स नाही ते कस अ जो जोपर्यंत आपलं हो मला फोन चालू आहे तोपर्यंत करायच आणि नंतर वाटलं तर परत सेटिंग चेंज करून टाकायची आपल्या सोयीनुसार
हो बरोबर तेच मला तसं करावं लागेल
हो ना आज काही जेवण केलं
आज मी याची अ आपली उसळ असते ना मटकीची उसळ ती काळ्या मसाल्याची बनवली होती हा म्हणजे आमटी सारखी आणि आम च्याकड ना शेवगा असतो ना तर आधी तर ते शेवग्या शेंग म्हणजे शिजवून घेतली हा उकडून घेतली थोडं त्याला जिरा लसूणची फोडणी देऊन त्या पाण्यामध्ये उकळून घेतली आणि मग ते शेंगा शेंगा काढून आपलं कढाईमध्ये थोडं तेल टाकलं जिरं टाकलं आणि एका साईड ला लसून आणि तिखट एकत्र करून कुठून घेतलं आणि मग ते तेल गरम झालं त्याच्यात परत जिरं टाकलं आणि एवढं एवढं छोटीशी वाटी असते ना आपली तेवढं भरून नाही का डाळच आपलं बेसनचं पीठ असत ना तर ते त्या तेलात टाकून परतून घेतलं आणि ते लसूणचं तिखट मी कुटलेलं होतं ना ते टाकलं आणि आपल्या अं ह्या शेवग्याच्या ज्या शिजलेल्या शेंगा होत ना त्या त्याच्यात परतून घेतल्या ते इतकं छान लागल होतसं कुरकुरीत लागतात ते मस्त आणि अ थोडं मीठ वगैरे थोडीशी कोथंबीर बारीक कापून वरून टाकली तर ते आपलं भाकरी सोबत खूप मस्त लागत होत असं छत होड करायच्या ते हा हा ते बेसन पीठ आहे ना ते तेलामध्ये अस थोडं भाजलं जात कुरकुरीत होऊन जात आणि आपलं लसूण आणि तिखटचा स्वाद त्याच्यात उतरतो ना तर त्या शेंगा त्याच्यात परवल्या क खूप छान लागतात त्यां अशी वरून एक कोटिंग होऊन जाते शेंगांना
हो आम्ही म मसाल्याच्या करतो कोरडा म्हणजे असं उकडून घ्यायच्या किंवा मग डायरेक्ट आपण जस सोलतो ना त्या शिंग तच्या सोलायच्या आणि आपलं अस च आणि आपलं ला खेळ आणि मसा पण टाकायचा त्यामध्ये ब केलेला शेंगदाण्याचवायचा आणि परत परत वयचं झाकण ठेऊून आणि तशा पण छान लागत मसाल्याच्या कोरड्या आणि ही तुम्ही सांगित नवीनच रेसिपी मिळाली आम्ही करतो पण मग ते पिठ वगैरे करतो ना आपण त्या म्ह
अच्छा नाही त्या याला ना पाणी हा पाणी वगैरे लागतच नाही नुसतं तेलामध्येच होतं मग ते पूर्ण कुरकुरीत लागतात खूप छान लागतात तुम्हाला कधी जमलं करून बघा तुम्हाला पण आवडेल
े ना नक्की करेन मी कारण की मलाच नवीन रेसिपी मिळाली त तुमच्याकडून
हा हा अ खूप पद्धती येते भाजी बनवायच आपलं प्रत्येक ठिका नी वेगवेगळ्या प्रकारचे बनवत
प्रत्येक हा ह काय म्हणजे असं आमच्याकडे तर तीन चार प्रकारच्या होतात कि मुगाची ळ टाकून त्यानंतर हे बेसन पिठाची जे आपलं पिठल्या सारखं करायचा नाही त्यामध्ये परत सांबर काळ्या मसाल्याचे
हम्म हम् इकडं ना कोणी कोणी आपण वरण भात बनवतो ना तर कोणी कोणी वरण मध्ये पण टाकत ते शेवगा
मी इकड एका ठिकाणी जेवायला गेली होती ना तर त्यांनी तसंच केलं होत हो
आपण जसं सांबर बनवतो ना तसंच करतात ते पण म खूप जास्त भाज्या नाही टाकत फक्त शेवगा बटाटा वगैरे असं टाकता आणि मुगाची डाळ वगैरे असं
हा
ते पण छान ना हो हो बाकी खूप दिवसानंतर बोलण झालं छान वाटलं
हो हम् करेल नाही तुम्हाला पुन्हा कॉल
हो हो चालेल
चालेल चालेल